हं हं. काय म्हणता?
काय नाही बघा. झालं चहा?
हा चहा वगैरे झालं. तुमचं?
नाही. आत्ता करायचं बघा. आता आमच्या काकी तेन कामावरून येते.
कोण?
काकी.
कामाला जात्यात का?
हां.
म्हणजे, तुमची फॅमिली मोठी आहे काय?
हो.
तरी किती आहेत?
आम्ही मी पप्पा आम्ही चौघ जण
हां.
काकी, काकीची दोन मुलं म्हणजे, त्यांची पण लग्न झाल्यात.
मोठी जॉइंट फॅमिली आहे मग तुमची.
होय.
हां. मग त्यांची मुलं पण कामाला जात्या
जॉईंट फॅमिली म्हणजे, आम्ही गावी असतोय. ती इकडे राहायला असतात सगळे इचलकरंजीला.
तुम्ही कोल्हापूरला राहता?
हां. मी आम्ही गावी राहतोय. मी शिकायला कोल्हापूरमध्ये हाय.
हां का? मग तुम्ही तुमचं लग्न नाही झालंय?
नाही नाही झालं नाही अजून. शिक हां. मी अजून इकडे शिकतो कोल्हापूरमध्ये.
आणि काय चालू आहे एज्युकेशन?
मी मेडिकलच शिकते. हो. नाही. बी फार्म च.
हां. डी फार्म का बी फार्म म्हणतात. तेच हां. का आता बी फार्म चालूय?
हो. बी फार्मला आहे इथ कोल्हापूरमध्ये.
हां का?
हं. तुम्ही काय करताय? काय घरीच असताय?
माझे पण झालंय एम एस सी झालंय.
हो का?
बी एसी, एम एस सी झालय कंप्लीट. पण आता मी लग्न झाल्यावर इथ कंपनीमध्ये मी जॉब केली.
हां.
हां दोन तीन वर्ष केली. आता मी गावाकडे गेली होती. आता एक महिना झाला कधी च्या ह्या पावसामुळे जाऊनच वाटत नाही. आणि कुठं व्हायकन्सी पण आमचं तिकडे चंद्रपूर.
हां हां हां. मग आता कुठ आहात तुम्ही? तिथेच आहात का?
नाही. आम्ही इथ पुण्यामध्ये आहोत. हां.
हां हां हा. मग, आता घरीच असताय?
हां आता एक महिना झाला घरीच आहे. गावाकडून आले तेव्हाची
मगं, बाळ तेन
नाही बाळ बाळ तरी सध्या नाहीये.
होय काय.
आता बघू.
हा हा हा. मग जॉब तेन करत नाही काय मग तुम्ही अजून?
नाही कंपनी मध्ये केली आहे ना जॉब.
हा हम हम.
कंपनी मध्ये दोन तीन वर्ष केलीय
हां.
हा आता एक वर्ष केमार्ट मध्ये केली तिथ कॅशर ला. अ..... परत आता मग आता गावाकडे जाणं झालं तीन महिने आता आम्ही गावाकड कसं आम्ही एकदा च जातो, कारण की यांना पण सुट्टी नसते
हा हा हा.
एकदाच एका घेऊन मग आम्ही गावाकडून येतो-
हा.
या वेळेस जास्तच राहिलो तीन महिने.
हो काय त्या नाही नंतर कस सुट्ट्या भेट भेटत नाही ना मग आता सुट्टी भेटली की जाऊन यायला पाहिजे.
कारण की मग दिवाळीत पण जाण नाही होत रक्षाबंधनला नाही जाणं होत तर मग सगळ्यां नाही मग सगळ्यांच्या भेटी
ड्राय
अ किलोमीटर नाही माहित मला पण आम्ही आता जर आता सात आठच्या दरम्यान बसलो किंवा सात वाजता बसतो ना
संध्याकाळी?
हा. संध्याकाळी तर आम्ही अ सकाळी आठ आठ नऊ वाजेपर्यंत पोहोचतो नागपूरला.
एवढा वेळ लागतो, म्हणजे बारा तास तरी कंटिन्यू लागत असतील हम्म.
तिथून तिथून मग अजून आपले गाडी म्हणजे बसनी वगैरे अजून दोन तीन तास लाग तात आमच्या गावला जायला.
हा म्हणजे पुढ दीड दिवस.
दीड दिवस लागतोय जायला.
एक रात्र आणि
काय इकडं?
हा दोघच असतो, म्हणजे आमची पण मोठी फॅमिली आहे पण आता ती गावाकडे आहे सास, सासरे दीर वैगेरे ननंद वैगेरे
हा हा हा. मग तुमचे मिस्टर काय जॉब करतात?
ते पण कंपनीमध्ये आहेत.
हो काय माझं पण आता झालं लास्ट इयर आहे. हा मग ते झालं की मी पण आता जॉब बघणार आहे, म्हणजे पु पहिल्यांदा आम्हाला इंडस्ट्रीला जायला लागतंयनी एक तीन चार महिने.
हा हा हां.
हा. मग ते इंडस्ट्रीला कामाला जा म्हणजे त्याची सर्टिफिकेट तेन मिळाल्यानंतर मग आम्हाला बाहेर जायला लागतय म्हण.
हां हां चांगलं आहे नां तरं ते ते कसं हां हां बोलां
थोड्यां दिवसांनंतर मंग आंता कसं आम्हांला म्हणजे हे सेम झाल्यानंतर पुढं ते आम्हाला एक इंडस्ट्रीला तीनं महिन्यांची ट्रेनिंग असते
म्हणजे कुंठे
आपलं म्हणजे आपलं सिपला गोवांला ते मिलदस्ट असतांत मोठ्यां मोठ्यां
हां हां मोठ्या मोठ्या हां हां
हम्मं त्यां इंडस्ट्रीमध्यें नंतर आम्हांला कामांला जांयला लागतं
मंग तिथे तुम्हांला एक्सपिरियन्स वगैरें सगळं हां हां हां त्यांच्या थ्रूं मंग तुम्हांला त्यां नां जॉब भेटेल कुंठे पंण
हां मंग हां ते झाल्यानंतर मंग एक एक्झांम झाली की लां लांस्ट ची एक्झांम झाल्यानंतर मंग आम्हांला
हां
जॉब करांयला अलांवड असतं सगळं हां मंग तुम्हीं बीएससी कशानं मधूंन केलेतं
बीएससी बीएससी मध्यें सब्जेक्ट असतांत झुलॉजी बॉटनी केमिस्ट ट्रीरी आणि जेव्हां आपणं एम एस सी करतो नां तेव्हां एकां कोणत्यां एकां विषयांमध्यें करावं लागतं एम एस सी मास्टर डिग्री
ती मी झुलॉजी मध्यें केली होती प्राणीशास्त्रमध्ये
हो कायं
हां हं हं
मंग तुम्हीं आंता जॉबच बघणांर नाहीं
आंता गावांकडे होती मी दांत होती शिकवांयला कॉन्व्हेंट मध्यें वगैरें शिकवांयला मलां पणं इकडं आल्यांवर कसं आपल्यांला कांहीं माहित नसते तेवढं कांहीं देऊन बाकी मं कमं यांनीने मंग एक ते ओळखीचे होते त्यांच्या मंग मलां तिकडे कंपनी मं मिळूंन नं गेलं चांगलं होतं ते ज मी तरं केली दीड वर्ष नाहीं एकदां ती कंपनी अशी आहे की एकदां कायं केलं की नंतर घेतं नाऊही
असं आहे म्हणंजेिथं कंटिन्यूसरहायलां लातं
हां म्हणजे तिथं कं कंटिन्यू नाहीं समजं नां आपल्यांला आपली फॅमिली आहे आपलं घरं आहे गावांला तरं जावंच लागते त्यांच्या हां तरं
मंग त्यामुळें आंता म्हणजे परंत जॉईन करायचं असलं तरर लवकरं करूंन घ्या ना इंटरव्यूं दिनऊ
आंता नाहीं जमं नाहीं के ना त्यांनी मी मी आले तेंव्हा विचारल हो पणं ति नाहीं बोलली
आंता नाहीं जॉईन करायचं परंत
नाहीं पणं ते घेणांरचं नाहीं नां आपणं आपल्या जॉईन करूं आंता कसं आपल्यांला कामाचं एक्सपिरियनस आहे तिथं सगळं माहित फ्रेंड लोकं आहेतं सगळ्यांत आपल्यांला आपल्यांला काबर नाहीं जमणांर तिथं कामं करारायला समोर पणं तिने घेतं ते पाहिजे जे मेन तोटंस
नाहीं ते ती कंपनी सोडूंन दुसरी पणं कंपनी जॉईन करूं शकंता कुम्ही
हा दुसरीकडे दुसरीकडे पण केलंय ना माझं कसं होत एक वर्ष मी करते हा एक वर्ष करते मी कंपनीत पहिले एल एस ऑटोमोटिव्ह मध्ये केलेय मग फोरफ्रंट मध्ये केले एनटीपी मध्ये केले.
एवढे
हा कस माझ कसये गावाकडे हा हा
एक वर्ष झाल्यानंतरच काम चेंज करताय की गावी जायचं असते म्हणून काय
कसं गावाकड जायचं राहत, तेव्हा आपल्याला हे द्यावं लागत ना रिझाईन द्यावं लागत. ना का आम्ही गावाकडे चालली मी एक महिना नाहीेये तर मग त्याच्यानंतर जर आल्यावर तर फोन करतोच का येऊ का काय असं तसं मग ते त्याच्यानंतर मग ते पहिल्या एल एस ऑटोमोटिव्ह मध्ये तर नाही घेतलं.
नंतर मग ते मग फोरफ्रंट मध्ये केली एक वर्ष मग दोन वर्ष झाली मग आता मी के मार्ट मध्ये केलं. तिथं पण चांगलं होतं पेमेंट वगैरे सगळं चांगलं होतं मग आता अजून गावाकडे गेली, गावाकडे गेली अजून परत तीन महिने गावाकडे राहिले आता परत अजून काम
हा होय तसच होते ना म्हणजे एकदा लागलेली लिंक तुटून जाते की गावी बिवी गेल्यानंतर
हा पण गावाकडे पण जावं लागेल ना कामासाठी थोडी ना आपण सगळे
आता आमच्या इकडची भरपूर पोर सगळे राहायला असतात पुण्यामध्ये पण आमच्या इकडे यायला कसं रात्रीच जरी तुम्ही तिथून आठ नऊ च्या दरम्यान जरी बसला म्हणजे ट्रॅव्हल्सला कि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सातला तुम्ही येऊ शकता.
हा कारण की माझी फ्रेंड होती ना कोल्हापूरची सरिता म्हणून आहेत. ती एल एस मध्ये झाली होती अ ती छान होती बोलायला वगैरे पण ती ती पण आता बोलती वगैरे पण असं भेटण नाही झालं मोबाईल वरच बोलतो आम्ही
आता कस लांब झाल्यामुळे भेटण होत नाही ना
हा ती इथं असते भोसरीला असते ती तिचं पण आता लग्न वगैरे झालं ती पण आता घरीच असते हा
हा मग त्यामुळ या कधी येतय का नाही मग कोल्हापूरला कधी आला नाही काय
नाही येण तर नाही झालं.
हा मग फिरायला तेन असं कधीतरी गेलात तरी मग आलं तरी पण चालत ना इकडं
हा बघू आता येईल काय होती पण आ
त्यावेळेला ते आळंदीची पालकी आली त्यावेळी बघायला गेला नाही.
हा इथून तर सारख्याच जाते आमच्या इथून चाकणमधून सारख च जाते तिकडून खेड कडून आलेल्या आंबेठान हे इकडे साईड साईडच्या अशा पायदळ जातात आता तर खूपच जात्यात. आषाढी एकादशीच्या
हा ते आत्ता मधी पालखी आलेली अ ह्याची अ त्यावेळेला मध्ये आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आलेली मध्ये त्यावेळी गेला नाही तुम्ही
नाही कुठे पाऊसच किती होता कंटिन्यू सकाळ संध्याकाळ आम्ही बाहेरच नव्हतो निघत पूर्ण पाणी पूर्ण पाणी साचलं होतं रोडनी असं पूर्ण खेड कड जायचे रस्ते पूरस त्याला पूर्ण
मग ते बाहेर पण जायला भेटत होत की नाही.
नाही कुठे सात- आठ दिवस आम्ही घरीच होतो. भाजीपाला नाही काही नाही काहीच नाही, कंटिन्यू सकाळी पाणी रात्री आणि असं नॉनस्टॉप कंटिन्यू
ह
पूर्णच रस्ते जेवणात आता आपल्या घरी असतच ना काही कडधान्य हे ते असं असतेस ना, त्याच्यामध्ये जे भाजी वाले आहेत ना त्यांचा पण खूपच लॉस झाला. कारण कि ते त्यांना विकताच नाही आलं ना, रस्त्यान पाणी साचले कुठे मांडणार आहेत त्यांनी भाजीला विकायला.
त्यांचं खूप हाल झालं.
हा त्यांचे पण खूप हाल झाले आणि आपण पण बाहेर नव्हतो निघत कोणी, जात पण नव्हते भाजीपाला घ्यायला वगैरे
जाणारच कसं एवढ्या पावसात?
हा आणि रस्त्याने खूपच पाणी साचलं होतं. कंपन्या बंद होत्या शाळा कॉन्व्हेंट वगैरे सगळे बंद होते.
हो, म्हणजे बघितले ते खूप खूप पाण्याचा तर लग जा, नसला की पाऊस काहीच नसतो असला की भरपूर
भरपूरच असत.
हम्